हो. हॅलो हा नमस्कार तई.
नमस्कार नमस्कार.
हॅलो हो येतोय येतोय बोला ना
हा बोला. काय नाही आतास मुलीला सोडलं शाळेमध्ये. आता घरी आले जास्त हम् तुमचं काय चाललंय. हो मुलगी छोटी आहे माझी आता एल के जीला आहे.
का
त्यांची शाळा असते साडे अकरा वाजता
हम् हम हम ह
शाळेमध्ये सोडलं आणि घरी आले आताच.
हा का तिला तर मग टिफिन द्यावा लागत असेल ना.
टिफिन हो सकाळी आता दोन टिफिन असतात एक शॉर्ट ब्रेकचा असत. आणि एक लॉंग ब्रेकचा असतो म ते शॉर्ट ब्रेक
हम्म शॉर्ट ब्रेकला काय असं स्नॅक्स वगैरे काय घरातलं लाडू म्हणा किंवा काय चिवडा वगैरे केलेला असेल तो. पराठा असं काहीतरी देते.
हा.
हम्म
खाती कसं टिफिन फिनिश करती?
टिफिन असतो कधी फिनिश करते, कधी नाही करत. ते व आवडत असल की खातात. आवडत नसेल तर मग परत येतो टिफिन.
हा का?
जास्त तर भाज्यांचाच प्रॉब्लेम असतो की भाजी काय देई ची टिफिनला
ह तेवढं काय भाजी द्यायची?
हम्म त्यात मुलांचं कस आवडी निवडी जास्त असतात.
हम्म.
तिकडे सगळ्याच भाज्या माझी तर नाहीच खात सगळ्या भाज्या
बाज असं काही कुणीच नाही खात सगळी छोटी मुलं काय काय खातात काय काही नाही खात
हम्म हम् हो.
माज काय भाजू बनवणे हं.
तुमचं झालं का जेव
हा माझं झालं जीवन सकाळीच अकरा वाजताच.
हम्म हम्म
हम्म आम्ही सकाळी नाश्ता नाही करत त्यामुळे जेवणच लवकरच करतो.
अच्छा. आमच्याकडे काही नाही आमचं तर तिला सोडून आलं की मग जेवायचं.
तुम्ही सकाळी नाश्ता करत असताल ना?
हो सकाळी नाष्टा होतो ना सगळ्यांसोबत होतो नाष्टा सकाळी. साडेआठ नऊ वाजता होतो.
हा न
हम्म
आज काय भाजी बनवली मग तुम्ही?
मी आज बनवलं होत पालक सुका पालक.
हा का.
हम्म सुकाापाले चपाती.
हो का? आता टिफिनला पण दिला पालकच दिला का?
हो टिफिनला पण पालकच दिला शॉर्ट ब्रेकला लाडू दिला शेंगदाण्याचा.
हम्म हम्म हम्म.
नाही आता काय ते पालक तर येईलच परत घरी. ते त्यांचे मिस पण सांगतात. न कि पालेभाज्या द्या वेगवेगळ्या भाज्या द्या.
हा भाजी चपाती दिलीच पाहिजे ना ओ मुलांना.
हा तेच ना दिलेच पाहिजे प ते थोडं लक्ष दिलं की खाल्लंय नाही खाल्लंय पोरांनी ते लक्ष दिलं म्हणजे बरं पडतं. तिथे शाळेत. हम्म
लक्ष दिलेलं. आम्ही काय आम्ही आज बटाट्याची भाजी दिली टिफिनला.
अच्छा सुका बटाटा.
हा, पिवळा सुका बटाटा.
हम, हम, हम हम
हम्. ती खातच नाही पण, एकदा सकाळी जेवण करून गेली की मग दुपारपर्यंत खातच नाही. पण आता मुलं, थोड का वण खाल्ल म्हणजे मग बरं वाटतं.
हम्म, बरोबर.
आणि ते आता सुट्टी असल्यामुळे रुटीन नाही ना तो जेवणाचा, नेमके साडे अकरा वाजता टाइम होतो जेवणाचा.
हा.
तिला भूक नाही लागत त्या वेळेस नेमकी मग
हम्म, त्यात सुट्टीची सवय लागलेली असते.
हम्म, सुट्टीची सवय लागलेली ना.
हम्म, ते किती वेळेचं बंधन नसत घरी असल्यावरती.
हा कधी पण, मुलाना काही भूक लागल की खायचं.
हम्म, हम्म बरोबर तेवढं होतं.
ह आता तुमचं काम आवरलं असेल सगळं न?
हो आता सगळं बऱ्यापैकी आवरलं सगळं काम. म आता काय थोडं झाडू फरशी हे ते केलं की होऊन जात.
हम्म, हम्म, हम्म
वाजेपर्यंत काही नसतं तोपर्यंत.
म्हणजे, पाच वाजे पाच वाजता शाळा सुट्टती का तिची?
पाच वाजता, बारा ते पाचमध्ये असत. साडे अकराला जाते, म हा साडे अकराला जाते. हम, ह
एवढ्या वेळ बसते का?
हा, बस ते.
सिनियरला आहे का जुनियरला केजीला?
या सीनिर के जीला.
हा, हा, ह मगाय जरा बर मोतीठी
हा बसते, ते आणि तिथनं थोडं त्यांचं हे असतं ना शाळा झाली की हो त्यांचं हे असतं, काय म्हणतात त्याला शाळेच हा, शाळेच एक हे असतं क्लब
हम, हम, हम
मग ते क्लबमध्ये खेळतात, दोन तास तिथं खेळतात क्लब मध्ये. म्हणून जास्त, म्हणून जास्त टाईम
हो, हो, हो
नाही तशी तीन तासच असते ना. के जी यु केजीची तीन तास असते, शाळा अशी पण
आता फीज किती घेत तुमची तिकडं?
फीज भरपूर आहे, फीज आमची आत्ता पस्तीस हजार आहे फी.
हो काय.
हम्म, वर्षाचे
मग, बुक कपडे ते सगळं त्यांच्याकडेच का?
नाही ते वेगळं, हे फक्त फी. ते वेगळं, ते सगळं वेगळं आधी फक्त फी द्यायची बाकी, युनिफॉर्म वेगळा ते पुस्तकांचं वेगळं
हो का हम्
तुमच्याकडं
आमच्याकडे नाही आमच्याकडे येन कपडे आणि पुस्तकं सगळं त्यांच्याकडेच
अच्छा फी मध्ये सगळं असतं
हा फी मध्ये सगळं आणि सतरा हजार फी
अरे प चांगली आहे क
तीन तास
तीन तास ना
हम्म
हम्म तीन तासाला एक डबा एक डबा दिला तरी होऊन जात
तकडा बधला तरी चालतो तीन तास झाला ना
हम्म बरोबर
सकाळी नाष्टत करून गेल्या खात नाही मग असं होतं
हां मग नाश्ता केला डाबा परत तसच घेऊन याेत
चळा साडे दहा ते दीडा असतील ना
हम्म बरोबर साडे दहा ते दीड हा अच्छा बयन
हम् तुमच्याकडे पाच वाजेपर्यंत ते क्लब असल्यामुळे मग तुम्हाला दोन टिफिन द्याव लागत असते ना
हा क्लब असल्यामु दोन वेळा द्यावा लागतो कारण ते अ शाळेचा एकदा ल ब्रेक होतो ते झालं की मग क्लबचं जे असत ते सुरू व्हायच्या आधी एक शॉर्ट ब्रेक चार वाजता वगैरे करतात ते साडेतीीन चार किला थोडाफार काय असेल ते स्नॅक्स देतात खायला मुलांना कारण जास्त पण हेवी ख खाऊन चालत नाही ना त्यांना हे पण म्हणजे एक्सरसाइज हे ते असतं
असतो का दररोज असतो एक्सरसाइजची
नाही नाही रेग्युलर नसतो वेगवेगळ घेतात कधी ऍक्टिव्हटी घेतात कुठे काय बनवायचं कागदाचं म्हणा किंवा काय असं दुसरी काय ॲक्टिविटी ब्रेन गेमच काहीतरी असं त वेगवेगळं काय काय घ म्हणजे आठवडाभर वेगवेगं रोज काहीतरी वेगळं कधी शाळेच या कधी ऍक्टिव्हटी हम्
हॅलो हॅलो हा बोला ना येतोय का आवाज
हा हा येतोय येतोय ते थोडं मध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे ना आमच्या इथं या आयडियाला थोडं रेंजचचा प्रॉब्लेम येतो
हा रेनच सगळं एकच पावसामुळे पण प्रॉब्लेम येत थोडस पावसाचं पण वातावरण होतं ना
हम्म तेच ना वा पावसाच्या वातावरणामुळे तर अजूनच हे होतं की मध्येच जाते येते रेंज पाऊस तर येत नाही वातावरण तिकडे तुमच्याकडे आहे का पाऊस
पाऊस नाहीये पण फक्त वातावरण आहे पावसाचं
हम्म हम्
हम्म पाऊस झालाच नाही ना तुम्हाला पण
नाही काल आलं होतं संध्याकाळी थोडं आला थोड वेळ पण खूप असं काही नाही असं की खूप जोरात आलं वैरे असं काही नाही तेवढं वातावरण होतं. खूप भरून येतो पण ते पडत नाही काही.
तसंच होतंय आमच्याकडं पण असं खूप आभाळ भरून येतं पण पाऊसच पडत नाही.
हम्म.
हम्म.
तिथं काय ते ते सांगतात हवामान विभागाचं कि तेवीस तारखेला येणार जोरात येणार. चोवीस ला ना आपण हा हा मग काय त्या ते सांगत त्या हो तर पडतच नाही.
तीन
तेवलट जेव्हा काही सांगत नाही तेव्हा पाऊस जरत पडतो.
तेय.
हम्.
हम्म. पाऊस होईल मणाला पण आता काय माहिती उशीिरा होतोय का काय.
तर काय कधी असतो काय माहिती. म्हणजे होत होईल तर एवढ्या आठवड्यामध्ये पण ते अ कधी येईल काय येईल.
ह ना गावाकड तर खूप आता पावसाची गरज आहे आता पिकं पेरणी होतात ना
हम्मम् बरोबर.
आता पाऊस लेट झालाय म सगळीच काम लेट झालेत ना
हम्म हम्
बस होते.
हम्म कच
तुमच्याकडे जा पेरणे तुमच्याकडे करत का गावाकडडे का शहरात आहेत तुम्ही
हा नाही आमचे ग म्हणजे मी शहरातच आहे आम्ही पण गावाकडे असतात.
ह.
काही जास्त मझ जाण नाही होत पण असतं.
हो
हम् लेल चालेल म हो हो चालेल